हॅलो.
हा, आवाज येतोय ना?
हो, हो येतोय आवाज. अ हो, म्हटलं आता कसं हो, हो झालीच झाली. हम्म आ तेच, तेच.
हा.
तुमची झालीत का? हा म्हटलं काही नाही म्हटलं अं रेसिपी म्हटलं ते आपलं कोथिंबीरच्या वड्यांची रेसिपी म्हटलं आता पावसाळा सुरु चालू झालाय, तर भरपूर कोथिंबीर येतेय ना बाजारामध्ये.
हा गरम गरम पावसा
हा, हा म्हणजे बाहेर पावसाचं वातावरण आणि कोथिंबीर च्या वड्या, चहासोबत भजी ह हा
अजून भजी
हो, हो ते पण छान असतं. हं म्हणजे पाऊस आला की वेगळीच मजा असते खाण्यापिण्याची. गरम, गरम सगळं.
आणि चहा न पिनानं ना पण पिऊ वाटत चहा. अशा वेळेला.
ज्याणं पित नाही ते पण घ्यायला लागून जातात पावसाळ्यामध्ये. असे हे हम्म तेच ते. त तरी पण अजून लग्नच सराई वगैरे चालूच हे, पावसाळा चालूच झाला तरी.
हम्म आता ते काय झालं हल्ली तर कोणी मुहूर्त पण नाही बघत. ठरलं केलं की जा कोर्ट लगेच लग्न
हो हो या महिन्यापर्यंत तर आहेच लग्न. हो, हो, हो.
मुहूर्त आहेत आता सगळे.
हो, हो आमच्या इकडं तर लग्न असलं म्हणजे केळीच केळीचं पाण असतं त्याच्यात म्हणजे वरण बट् टी जी असते ना, वरण बट्टी वगैरे भाजी अस ते लोणचं असतं म्हणजे कैरीचा हंगाम आला ना, की कैरीची भाजी देतात. हो हो आणि ती केळा अ केळावरती ते खातात ना, वरण बट्टी जशी गरम गरम जा ते ना आता केळीचा पण तो जे असतात ना स जे काय म्हणतात अर्क क क केळीचे
हा.
ते पण ते म्हणजे शरीरात जात आजकाल अस केळीच तर आपण म्हणजे पानावर कोणी जेवत नाही ना. पण ते लग्न कार्य वगैरे मध्ये छान वाटते असं.
खर तर घरी आणून पण तो पान त्याच्यावर जेवलं पाहिजे आपण पण. पौष्टिकता सगळी असते त्याच्यामध्ये हं. आत शहरात शक्य ना. अतिशय पण गावाला पण झाड लावलं तरी जमतंय. थोडसा तुकडा कापून त्याच्यावर.
हो, हो आमच्याकडे तर तिकडं केळीचीच झाडी असतात पूर्ण. केळाची झाडं वैगरे असतात ना मग त्याच्यातच म्हणजे लग्न सराई आली की त्याच्यामध्येच जेवण वगैरे हो, म्हणजे असं अ बफे टाईप पण असतं आणि असं पण असतं म्हणजे पण ते केळ्याच्या पानामध्ये खाण्याची औरचं काही मजा असते.
मजा असते हो आणि ते किती अ हे होतंय बघा म्हणजे भांडी घासायचा पण त्रास नाही. पाणी वाचतंय, आपले कष्ट वाचतात. उचलायचं पण टाकून द्यायचं कचऱ्यात आणि ते काही अ खराब पण होतंय. आणि त्याच पण
आहीत हो. केळीच्या पाण्याचं खत म्हणजे काय म्हणजे गाई वगैरे जे अ गुरढोर असतात ना त्यांना ते खायला म्हणजे त्यांच्यापासून म्हणजे चांगलंय ना, ते ते खातात ते चांगलं हाय. आणि म्हणजे कसं दुधाला पण म्हणजे ते पौष्टिक राहतात. मग असं धायचं दुधाला हम म्हणजे कृती म्हणजे हे होतं चालल्यात तसं पण कसं, प्रक्रिया किती छान प्रकारे होते ती.
हो, हो आणि पाणीची पाणी किती वाचतंय भांड्याला जे पाणी जातं आपल्या घासायला ते. ताटा जेवलेली ताट घासायला. हम्म. ते आता पण खरंच ही मोहीमच राबवुया आपण. सगळ्यांना सांगायचं केळीच्या पाण्यावर जेवत जावा.
हो, हो तेच ना.
जे मद्रासी लोक जे असतात त्यांच्याकडे तेच असतंय. सांभार आणि ते सगळं
हो इडली सांबारावरती वगैरे हो त्यांचं पण म्हणजे छान असतं ते. हम्म.
अ सगळ्याकडच्या वेगवेगळ्या पद्धती राहतात. आमच्याकडे पुरम पुरमपोळी तुमच्याकडे मांडा असतो ना पुरण पोळीचा?
हो हो हो मांडे म्हणतातं, ते खापरावरती बनवतात. छान नसतातं ते पण. पण, ते कसं आहे त्याच्यात ना जास्त पुरण जे आपण घरगुती करतो ना ते जास चं पुरण भरलेले करतात. जे ते मोठे मोठे करतातं ना बाजारात त्याच्यामध्ये खूप पुरण म्हणजे कमी असतयं एकदम, हा. आणि ते मुलांना कसं जास्त पुरण असले ना हो, हो म्हणजे नाही जरी खिरी सोबत किंवा दुधा सोबत. खायचं राहील तर मग कसं तूप घेऊन गरम गरम
तूपा बरोबर आणि ते कसं ए शेवटी व्यवसाय असतं म्हणून ते कमी पुरण टाकतात आप
हो देम क आणि ते कसं मैद्याच असतं. ते लांबवण्यासाठी मोठं करण्यासाठी ते हं मैदा त्याच्यात म्हणजे पूर्ण ते मैद्याचं असतं गव्हाचं पीठ ट नसतंच त्याच्यामध्ये. हम्म, हम्म.
अ म्हणजे ती पण एक कला हाय असं हातावर ते पसरून पसरून मोठं करणं.
हो, हो, हो, हो, हो, हो बरोबर आहे. म्हणजे शेवटपर्यंत ती गोल आ आकार कर हो करतात आणि म्हणजे कुठेच ती फाटत वगैरे नाही असं हे. होय आणि घडी पण तिची किती प्रॉपर छान असते. एकदम छोट्या पॅकी पॉकेटसारखी घडी येते त्याची. ती पण एक
अशी चौकणी चौक करतात हो ना, मी ते प्रत्यक्ष अ
हो, आपण घरी कराय ची म्हटलं म्हणजे दोनच पोळी किंवा एकच पोळी आपण करतो पुरणपोळीचा कराय च म्हटलं पण एवढंच आहे की आपल्या ह्याच्या मध्ये आपण पुरण जास्त घालतो आणि हे हे ते बेनिफिट हे त्याचा
गव्हाचा पीठ असतं ते म्हणजे खास पुरणपोळीसाठी आपण वेगळे गहूं पण आणतो.
हो बरोबर आहे ते ते नाही हा ते एकसरला म्हणजे ते मैद्याचा वापर करतात ना त्याच्यामध्ये असे आहे. हम्
आणि अ आमच्याकडे म्हणजे ए देशावर इकडे सोलापूर अ पुणे साईडला ते आमटी आमटीला खूप महत्व आहे पुरणपोळीच्या. भातावर कटाची आमटी म्हणे.
हा आणि ते अम्म पांढऱ्या रसा, तांबड्या रसा ते पण तिकडच असतं का त्या साईडला?
ते को कोल्हापूर साईडला झाले ते ते मटणचा झाला रस्सा तो. आणि परपोळी हा मटणाचाच राहत ते.
अच्छा म हे पांढरा रस्सा म्हणता म्हणजे ते अ आपल्या नारळाच्या दुधा पासून बनवलेलं राहतं का?
अ काजूची पेस्ट टाकतात ओलं खोबरं टाकतात.
हाचा असं पांढरा रस्सा म्हणजे त्याच्यात मिरची वगैरे काहीच नाही घालत असणार मग हळद वगैरे पांढरच असणार ते.
पांढरा असन किंवा मग तिखट होया साठी काहीतरी असणार मग. त काय माहिती आहे आपल्याला?
हा हा तेच मी फक्त ऐक कुणे म्हणजे अजून-अजून अ म्हणजे खाण्यात आलंच नाही अजून पण फक्त ऐकून नावं तांबळा रस्सा पंढरा रस्सा असं पण ते सवयच नाही ना तसं म्हणजे पांढरा खाण्याशी पांढरा रस्सा
मी म्हटला आता कधी गेले ना कोल्हापूर साईडला किंवा कुठल्या हॉटेलमध्ये तर बघायचं. खाऊन हं हं हं
हा मग काय तेच एकदा ते पण नेमकं काय असतं काही नाही म्हणजे सगळं अ स चव ही माहिती पाहिजे ना आपल्याला असं आहे.
माहिती पाहिजेत आणि ते कशे बनवतात तसं आप पण बनवायचा म्हणजे सगळीकडचा महाराष्ट्र म्हणा अख्या भारतातल्या डिशेष त्याला ही आलं पाहिजे असं वाटतं पण तेवढ्या वेळ पण पाहिजे करत बसायला आपल्याला.
हो हो तेच आहे अ असं म्हटलं तर पंधरा-पंधरा किलोमीटरने प्र त्येक घरामध्ये म्हणजे वेगवेगळे प्रकार चालू असतात. सेमस हा हो. सारखंच असतं पण मग चव्हीला वेगळं किंवा काय आहे अ नावं वेगळी असतात त्याच्यामुळे आपल्याला लवकर म्हणजे असं हे नाही होत की नेमकं काय रेसिपी वगैरे स
ते आम्ही कसं घटावरत त्याला अ येळवण्याचे आमटी म्हणतो तर मुंबईला ते कटाची आमटी म्हणतात पुरणपोळीच्या आमटीला. म्हणजे मसालामध्ये सगळं सेम असतं फक्त मटणऐवजी ते डाळी टाकायचं एवढंच.
असं असं हा.
म्हणजे पुरण शिजवतानाच ते बा हा शिजवतानाच ते जे पाणी निघत ना एक्स्ट्राच त्याचीच आमटी करतात..
हो बरोबर आहे आहे त्याचीच करतात.
एक दोन पुढे आय आता तोंडाला पाणी सुटलय .
ह मग आता असते तसच असतं खाण्याचे प्रकार पुढे आले म्हणजे आपल्या डोळ्यांना दिस आता आणि तोंडांत पण लाळ लाळ यायला सुरुवात होऊन जाते. अस हे तेच ते
त्याची सराट्याची भाजी केली होती आम्ही इकडे. सराटा नावाची भाजी असते हा पावसाळ्याचच होत ते.
हो का म्हणजे रानभजी आहे का ती?
हा रानभाजी गोखरू म्हणतात. आयुर्वेदात त्याला तर य युट्युबला बघा इतकी छान लागली त अक्षरशः अ ओल्या हरभऱ्याच्या भाजीसारखी लागली म्हणजे मस्त.
असं असं. म्हणजे पालाच असतो का त्याचा छोटा छोटा?
हा तुम्हाला व्हिडिओ पाठवीन केलाय काल.
हो, हो, हो चालेल ना. नक्की पाठवा काही नाही.
कोकणात कसं टाकळ्याची भाजी करतात आणि आपल्याला टाकळा रस् किती सापडतो. ना आपण कधी ना‌ म्हजे
आपलं लक्षच नाही जात त्याच्याकडं.
आणि पण ते तेजी भाजी करतात हे माहितच नाही ना. इतके दिवस पाहिल्यानंतर मग
समजलं की हे खातात म्हणून.
हा म्हंटल आज पण आणून करून बघूया. शेतात
हा वेगळे नवीन काहीतरी. टेस्ट.
हम्म. ते ह्याच्याकड लक्ष ठे मिनटाकडे कारण माझी स्क्रीन झाली ब्लँक. अ किती मिनट हा दहा मिनट कधी सुरू केला होता माहित पण नाही. झालेत का पण?
हम्म हो बहुतेक हो, हो, हो, हो झालेत झालेत.
हा मग स्टॉप करुया. हा मी पाच नंतर करु का तुम्हाला? पाच नंतर करते मी तुम्हाला.
ओके चालेल न करा हा. आधीच सा हा हा चालेल.
होय, होय, हो होय.
हो